हॅलो नमस्कार
नमस्कार साहेब काय चालू आहे
नाही ब स्ट्रेस मध्ये असलं जरा आ चिंती तर कार्यक्रम चालूतता
अच्छा अच्छा
कार्यक्रम चालू हे रिझल्ट लागला नेमका हे का
चांगलंही नाही तथ तर चांगला आला असेल ना थोडं कठीण आला
अरे बाप्पा पेपर आ घर दबल पेपर जे जे खराब होऊ शकलं असत ते सगळं झालत
निरज्जनक झाला क निराज्जनक पेपर गेला का
एकदम निराश -
रिझॉर्ट थोडा हे आला तेटे रिझट थोडा निराकजनक अला ते निरस
लई निराशा जक एकदम खातम रिझल्ट होता
हम्म हम्
एक सुंदर रिझल्ट नाही आला वरून हेेम आहे मी कोण ऋषिकेश शिंदेच्या नावाना फोले त्या मला दिमाग खराब करतो बाई कोण य ती
काय करून रात
अरे कोणाच नंबर होता का माही पयले हे बँकवाले कॉल करता हे बाकी ते बाकी ते देव मायला पाक सार वेळ सगळ्याचे नंबरच ब्लॉक केले आता
अच्छा अच्छा अच्छा असं लई परशान करत पण ते कंपनी आली एवढे मॅ करून रायले रे परेशान हो लागलो पाच दिवसा चार पाच कॉलेज कंपनी कंपनी
हो ना असं कामता कामला
मग जेवण वगैरे झालं का
जेवण नाही झालं अजून टाईमाय
ह कधी करायं असतं आस्त काय ना काय स्पेशल असतं म्हण जेवण करायले
हाय पेश मग घर सम ज्यवहार घातलं तरी मोठी कोण झाली अता
फ्रायडे ना आज फ्रायडे
फ्रायडेच काय जेवायला घातलं त मोठी गोष्ट झाली आज
शुक्रवार आहे आजचा चांगला असेल काही ना जेवाला जग सी नेट बंद
काय चांगलं नाही राहत
बाकी मग मजेत
बाकी काय
कॉल कंपनी थांब एक मिनिट बाकी मग मजेत का डीसकनेक्टाय नाही नाही नाही बोला बोला बोला सर तुम्ही मग प्रायव्हेट वगैरे जॉब कर कुठ मग ऍडमिशन कुठ करायची तुम्हाला कोणत्या कॉलेजला घ्यायची ऍडमिशन
आता पाहू आता कशाला ज्याने ऍडमिशन दिली तिकडे जातो मी
अच्छा बी एम एस एम बी बी एस बी एम एस
हा बी एम बी एम एस नाही नाही ते तर होणारच नाही भाई आता म्हणजे बीएम बी बेटल होत बी एम एस ला काहीच नाही भाऊ करून बी काही फायदा नाही बी डी एस करून काय फायदा नाही काय म्हणाव आता
मग आता काय करते रिपीट
नाही रिपीट नाही दुसरी डिग्री खाली
चालते चालते जे कर ते जे करत ते चांगले होईल तुमच्या भविष्यासाठी
हो आता भविष्यात काय होते ते
भा तुमचं भविष्य उज्वल हवं चांगलं
अरे जाऊ दे बाबा धन्यवाद सर तुमच्या आशीर्वादासाठी तुमचा आशीर आशीर्वाद पाहून मी धन्यद झालो एकदम... आता तर विशेष नाही काय...
धन्यवा धन्य झाले पाहिजे तु मी काय येत...
हो
बोलू लागली ती...
लग्न झालं पाहिजे ना नाही...
हम्म...
लग्नासाठीच तर चालू आहे सगळ एवढी मेहनत म शक.... पैसे कमावे लागते चांगली पोरगी भेटल
गव्हर्नमेंट जॉब पाहिजे ना दिसले... गवर्मेंट जॉब.. गव्हर्नमेंट जॉब है तो सब कुछ... नाहीयत नाहीत कुछ भी नाही मिलता..
ह ह..
ह ह
गव्हर्नमेंटच्या काय भाई...
आम्ही तर परेशान झालो यार किती अभ्यास करावा आता काही समजून नाही राहिल काय करावं... दुःख ह्.. डोक काम करत नाही म्ह डोक...
आंबा जेवता झारा जवळ मग तो फोन...
डोकं काम करून नाही रालात.... डोक काम नाही करून राहिल म्हटलं कशाचा अभ्यास... खराब आहे समजून नाही..
होलड मणा काम करायला...
प..
क डोक काम कराय ला....
हॅलो बोला काय करता तुम्ही असून तसा अभ्यास करा स पढाई करा...
करायच लागते ऑप्शन नाही.. अच्छा... बल बि
अच्छा अच्छा..
तुम्हीवड वेर का आप आपल्या वडील कुठ गेले येतच तो ते... माणसं बी वई पुलावर बसूनता...
लवर बसूनत का माणस आणखी घरी गेले नाही... गेलेस नाही आपण येऊ ना थोड्या जेवण घेऊन करून बाहेर आलो.. थोड्या वेळला आणि बाळ बाळ जाला ते बाहेर... केले..
हम् खरा लागते भाई.. घरात बसूसू का म्हणार...
आ बस बस कंटाळा येऊ राहिला..
गावाला... हा...
बाकी मा म्हजेत का...
ह.. बाकी काय नाही म बोला..
काहीच नाही म्हणजे...
मोठे मोठे मराठी शब्द फेकून मारला...
म हम् म मर मरणारहो एक दिवस आपण
बाय लोक काही समजतील
नवता एवढी बिगी झाली म्हण सगळे अभ्यास करून अभ्यासमला येत सगळे इथं
आम भसो मोठा बरोबर आहे कराच लागते अंदसाला काय
लवकरां लोकने लोकय बण अचर चकी दोडयडले
ह म काय म्हणतो मोठे मोठे मराठी शब्द पकून मार आलाप
ता न
निष्पक्षता निष्पक्षता
होम
एक काम करू आपण अंताक्षरी खेळू मी शब्द म्हणला त्याच्या शेवट श शब्द त्याच्या म्हणजे त्या शब्दन तू दुसरा शब्द
हा कर
काय झालं करतो ह् म्हणल्या निष्पक्षता
निष्पक्षता त्यावररून काय सांग आप
बशी कोणतायच मराठीच
तातपर्य तात्पर्य म्हंदि काय असते सांगा बरं तुम्ही
तात्पर्य म्हणजे मरद म्हणजे बोध
हम्म बोत का का वाक्या तूमना बत घ्याता या शब्दा त
ह ह हा ह
हम ब बोध या या शब्दातून घ्यायच आहे बोध
मा मावर मा्यावर य आला ना येऊन काय सांगूता येऊन येऊन काय येऊन आहे का काही येऊन त वाट
स् या च काय या च काय समी मवाची अमव दुस् बोल कायतरी
ह दुसरे दुसरं काय सांग
बि बिझनेस बद्दल बोलयच बिझनेस करायचा आपल्याला कॅनडकड
ज व्यवसाय व्यवसाय व्यवसाय करत आपल्याला
बिजनेस बिजनेस कर का आप नबर आपल्याला हे ए करायचं काय म्हण तमला काय म्हणतात
व्यवसाय
व्यवसाय व्यवसाय आपल्याला एखादा नवीन व्यवसाय बघायचा आहे बघू आपण कोणतरी एखादा नावीन व्यवसाय कारण क महत्वचा या आपल्याला डिग हे व्यवसाय करणार
ह् तेच मस्त आहे इडली डोसाचा इडली डोसा एक दुकान एकदम टॉपनच आयडिया. माले गावत कोणाकडे आहेा बी नाही येऊ मेहनत करा लागते जरा.
होा मेहनत तर घ्या नगती आपल्याला.
चांगली विकू मा पण.
चा फिर लती फिर चालती चालत फिरता. व्यवसाय करायचा आहे आपल्याला चालता फुलता गाडी.
चाल ना फर. तर कचोरी कर ना म
गावकाची व अच्छ नाहीग चांगली नाही लागते.
हे कााग किचोरी. चांगली किती भार लागते शगा चोरी
आम वट
शिकून घ्यायचा कसे बनत त कच्या वरी कुणाच बनवयची बा. असं आहे की नाही कोणाकडे एकाकडे जाईन बनवायंलाच.
हम्म
हड.
त्री य वाटते तच्या इडे कॉलेज येत खूप..
काय म्हटलं.
तुमच कोण एक कुत्री आहेत वाटते खूप आवडज येते.
हा खूप खू कुत्रे झाली. प्रत्येक घरात घराच्या आत पण कुत्रे घराच्या बाहेर पण कुत्रे. अ प्रत्येक घराकडे दोन कुत्र जाते सांगा.
हो मा आमच्या घ उतरी आहे माझ्या घरी मस्त क्यवटी क्यवटी स्वीटी नाव आहे तिच...
स्ट ग हो पाहिली पाहिली मस्तकूतू मस्त वगरे जीवड आहे त्याचा विषय मस्तॉ
हम् तुम्हालाचा फोटो पाठवेल मी बघायला.
पाठाचा पाठच तरी.